हॅलो होय होय हे ज किती शिट्ट्या किती काढू ते सव कुकरच्या
आखां मसूर एक करून असं बारीक करुण ठेवता आणि बंद करतो. गिर्रं होते ना ते लगेच हम्म आमच्या कुकरन लगेच शिजतोय मण मी एकच शिटी देतो एक एकदा बारीक करून ठेवतोय पाच मिनट बारीक तेवढ वाफेवर शिज
शिजतय होय होय
हाय व्ह् हाय जरा
माझा कालवण सेम
आ घटभाजी अजून काही केलेलं नाही का नाही घटभाजीला आवो चालु केलसा, मग ते आता सासून आल्यावर बघूया की काय करूया म्हणत्या काय रोज करून करून वैतागआला एकच एकच खाऊ वाटणा सारखं
हा हा
तर भाकरी करतो त्यान बघूया काय म्हणतात ते
हा हा म मुगाची मुगाची डाळ असते बघा ते ज कांदा घालून सुप अ करायचं
हे हे मुगाची डाळयना त्यांना चव लागेल मसूर डाळीच चांगल लागतंय. मसूर डाळी च खातात.
हा हा हा हा एखाद्याच्या सवयीवर ओ
चेंज त्या आवड आता
होय आपलं काय कसं तर चालतय
आणि ते कसं आपण आ मी पण कधी नाही वो खाल्ली मुग डाळीचं.
ओ छान लागतिया करून बघा. होय होय कांदा बकळ एक, दोन, तीन मोठ-मोठ कांदं घालायचं डब्याला तेन लई मस्त लागतय ते चपातीतनं आणि अ तेलातच आहे ना डाळ भाजायची किती आपला एक वाटीवर आपण करणार असलो तर आणि त्यातच डाळ कांदा आपण कस करतो तस पाणी शिजत घालायचं आणि अर्ध कच्च अस शिजवून घ्यायचं छान लागतया.
रामचंद्
जरी, जरी भिजवून केलासा ना तरी पण छान होतोय बघा.